हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो काहीच नाही हा आली की नाही तू प्रवास करून
हो काल चालं
कालच आले का कसा झाला मग कुठे कुठे गेले होते फिरायला
हा छान आम्ही रामेश्वरम ला गेलोतो त स्टॉक मध्ये केल होत
कोण कोण होतो मग सोबत
सर्व फॅमिली आची फॅमिली हो आम फॅमिली त्याचे सांगत
हा हा मागेच मला तुझी आठवण आली होती मी फोन करत होते तुला पण नंतर तर मी तुझा मेसेज बघितला की आम्ही फिरायला आलोय अस म्हटलं बघूया आता आली की नाही
चालू होत ना अधिक मास
हो
त्याच्यामुळे ते दर्शन चालू होते थोडे तीर्थयात्रा पण होऊन जाते गंगा स्नान पण होऊन जातो देवदर्शन पण होऊन जात फिरून पण होऊन जात
चांगले चांगले आम्हाला पण जाण्याच होत प्लॅन पण मग काही शक्य नाही झालं जायला कारण की माझी मुलगी पण लहान त्याच्यामुळे काही ऊन पण खूप जायला कुठे बाहेर लहान मुलांचे हाल होऊन जात ता म्हणून मग गेलोच नाही कुठे
नाही बरोबर
हम्म तिथे राहण्याची व्यवस्था वगैरे आहे ना सर्व
म्हणजे आपलं सोमनाथ ज्योतिले द्वारका द्वारका आहे
हा हा
फेपण्यासारखं खूप छांतणे राहण्याची प चांगली व्यवस्था आहे आणि खाण्यापिण्यासाठी पण छ ना
हा बाहेर गेलं की राहायची आणि खाण्याचीच सोय चांगली असली की बरं पडतं नाही तरर खूप हाल होऊन जाता
आणि आपण कसं हिंदू परंपरेनुसार अ आपलं सणना बारा जते मदच होेत
हो.
छान आहे मंदिर तू पण कचरकलागत..
आई बाबांना काही त्रास नाही ना प्रवासाचा.
एकदम छान आहे. सर्व सोयी सुविधा छान छान आहेता तिके. बाय ट्रेन पण गेलं. पण तरी उत्तमच.
हा हा हा ह. तुम्ही काही गाडी करूनच गेलं असाल ना.
हो गाडी करून म म्हणजे कसं प्रत्येक ठिकाणी आपला नत होता ना.
हो ते पण आहे. आणि किती म्हणजे किती प्रवासी एका गाडीमध्ये गेले होते तुम्ही.
आ् सातच्या नौकर एठ गाडी झा..
अच्छा गाडी असली की परवडत म्हणजे आपल्याला जिथे थांबायचं असेल तिथे ता तरी येत.
हो आपण तस प्लॅनिंग करून निघ आपण जायचंय आपल्याला स दुसरं आपल्याला जायचंय तर आपण दोन तीन तेची पण आपल्याला रस्त्यात भरपूर पर्यटन स बघायला मिळ
हा गाडी केली की त्याचा
मी गेलो बस मध्ये गेलो किंवा ट्रेनमध्येध्ये गेलो त्यातल्या
हो ना मध्ये काही थांबता येत नाही कुठे.
बरोबर. छान आहेत फिरण्यासारखं खूप सुंदर आहे गुजरात पण छान आहे.
हो गुजरातला पण खूप तुम्ही मग सुरतला वगैरे पण गेले होते का शॉपिंग वगैरे करायला.
हो सुरतला शॉपिंग केली आणि सुरतला छान छान आहे शॉपिंग साठी
इकडे आपल्या इकडे पण भरपूर ज्यांची दुकानं आहेत ते होलसेलमध्ये माल घेण्या साठी तिकडेच जात ना सुरत वगैरे. हम्म खूप परवडतं त्यांना कमी किमतीमध्ये.
छान आहे आणि क्वालिटी कपडा व्यवसाय करायचा असला तर प्रत्येक जण सुरत मधूनच माल
हा तिकडे खूप मोठ मोठे कारखाने आहे वाटत.
हो मोठमठे कारखान्याचे होत. तयार करता आणि म्हणजे आपल्याला कमी रेट मध्ये येत ना ते
हा हा हा.
समजा आपलेला एखादां आता स्.. स समजलं का आपल्याला साडीचा व्यवसाय करायचंय दुकान टाकायचं आपल्याला लवट आपण सुरत मधून पण कमी किंमतीच्या रेटमध्येध्ये आणून आपण भर - मार्जिन करू शकतो.
हो ना. म्हणतातसं कपड्याच्या व्यवसायामध्ये अ काय म्हणता नफा जास्त काढता येतो. आणि नफा जास्त मिळतो.
बरोबर.
आजकाल भरपूर स्त्रिया डायरेक्ट घरामध्ये आस म्हणजे साड्या वगैरे विकायला आणतात पर्कर वगैरे पेटिकोट वगैरे विकायला आणतात, तात. आणि घरातूनच व्यवसाय आपला छोटासा का होईना चालू करताय.
बरोबर.
काही लेडीज बाहेर जॉब नाही करू शकत तर मग तर घरबसल्या व्यवसाय करू शकता ना.
हो ना. लहान मुलांची जबाबदारी असल्यावर काही प पडता येत नाही घराबाहे. त्यामुळे त्यांना चांगलं हा. त्यांना चांगला पर्याय आहे की त्या घरून पण करू शकता व्यवसाय.
आणि छान आहे घर बसल्या करायला. काहीच हरकत नाही. आपले घरकाम पण होत, घरातले प्रत्येक काम होता, घरातल्या सांभाळन होत स्वयंपाक वगैरे पण होऊन जाता आनी आपला व्यवसाय पण चालू असत.
माझं पण चाललंय विचार असाच काहीतरी व्यवसाय चालू करावा. बघूया आता साड्यांच तर चांगलं ऑप्शन आहे मला पण ड्रेसेस तसे रेडमेड, पण तिकडे आहे त्याचे पण कारखाने आहे ना सुरतला.
हो हो सर्व मिळतात का.
हा मग बघू आता तस कमी इन्व्स्ट म्हणजे कमी अ गुंतवणूक करून चांगला जर व्यवसाय करता येत असेल तर मग करायला काय हरकत नाही असं मला पण वाटतंय.
बरोबर. आणि छान अशी कल्पना आपण एक जर व्यवसाय चालू केला तर आपण त्याच्या जोडीला दुसरा दुसऱ्या वर तिसरा असा अशा आपल्याला कल्पना सुचतात ना.
हो आणि तेच अनुभव कामाला येतात काही चुका जरी झाल्या तरी त्यामधून आपण नवीन काहीतरी शिक शिकायला मिळतं आपल्याला.
आणि व्यावसायिकलं म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आपण जाव. कुठल्याही कंपनीत आपण कामाला लागलो तर आपल्याला अ सुट्टी हि रवीवारीच मिळणार तसं आपण व्यवसाय केला तर हे प्रत्येक काम आपण आपलं स्वतःच करून पण आपण धंदा करू शकतो. हा धंदा करू शकतो.
हो बरोबर आहे. हम्.
छान आहे तिकडे प्रत्येक
हो आमचा पण विचार चालू आहे अ हिवाळ्यामध्ये बघूया म्हटलं. गुजरात वगैरे फिरायला जाण्याचा, तिकडे दमन वगैरे पण फिरायला जाण्याचा विचार आहे. बघू तेव्हा मग आम्ही करू प्लॅन सुरतला पण जाण्याचा.
हो नक्कीच. सुरतमध्ये कस कपडे कपडेच मीलता आस काय नाही आपण खाद्यपदार्थ पन विक्रीसाठी आणू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे गुजराती टाईपचे मसाले लो चव वेगवेगळ्या प्रकारचे
हा. हा.
हेवी हा हेविकी साठी असतात कमी किंमती मोबाईल
अरे वा. ही पण छान कल्पना आहे.
तर तिथून आपण प्रत्येक गोष्ट खाद्यपदार्थ इकडे विक्रीसाठी पण आणू शकतो महाराष्ट्र सात
हा छान कल्पना आहे. ती पण कि आपल्याला खाद्यपदार्थ पण ठेवता येतील आणि अजून जर कपड्यांचा व्यवसाय करायचा असेल तर कपडे पण आणता येतील
बरं बरं
असंच मग काहीतरी नवीन नवीन आपल्याला सुचत चालतं
फिरायला गेल्यावर आपण फिरण पण होतो. आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणची वेग
माहिती पण मिळते हो, बरोबर आहे ना आणि असं वाटतं ना लहान मुलांना म्हणजे आपल्या मुलांना पण सगळं माहिती पाहिजे आजकाल तर मुलांना डायरेक्ट अ प्रदेशात जाण्याची इच्छा असते पणं आधी आपलं म्हणजे आपला देशांमध्ये काय आहे काय नाही ते तर पूर्ण माहिती पाहिजे असं वाटतं प्रत्येक ठिकाणीं प्रत्येक भागांत गेलं तर तिथे कांहीतरी वेगळे पणं दिसतं आपल्या भारतामध्ये
भारतामध्ये पणं फिरण्यासारखे भरपूर ठिकाणं आहेतः खूप छान छान
म्हणजे विचार केला तर तीस पस्तीस किलोमीटरच्या पुढें गेले तरी वेग कांहीतरी जा ध्याण होत की ह्या विभागांमध्ये वेगळं कांहीतरी आहे असं तो मग ग्रामीण भाग असू द्या किंवा मग शहरी भाग असू द्या
होम् नाशिक मध्ये पण खूप छान आहे फिरण्यासारखे
हम्म प्रत्येक ठिकाणचे कांहीतरी एक काय म्हणता त्याला एक फ्रेम्स गोष्ट आहे वेगळे पणं आहे हम्म
निसर्गरम्य वातावरण आहे इकडचं पणं
हो आता अधिक मासात तर त्र्यंबकेश्वरला पण म्हणजे नाशिकला पणं खूप लोक आले आलेले गंगा स्नानसाठी
मुत्येश्वर आपलं हे बारा ज्योतिर्लिंग मध्येयेते त्यामुळे खूपचं गर्दी होते
पणं खूप गर्दी
आता पुढें हे आलंय कुंभमेळा
कुंभमेळ्यामुळे तर खूपचं तयारी चालू आहे जोरात नाशिकमध्ये रस्त्यांची कामे म्हणा किंवा मग दुसरं काही सोयीसुविधा हो ना खूप चालूं आहेतः जोरात आता कुंभमेळ्याला तर खूप गर्दी राहीलं तिथे
खूप गर्दी आणि कुंभमेळामध्ये पणं कसं की म्हणजे येणारे भाविक भक्त पणं खूप राहतील आणि त्यांच्या सोयीनुसार
त्यांच्या सर्व सरस राहण्याची खाण्याची सोय आणि कुंभमेळामुळे सुद्धां व्यवसाय एखाद्याला जर करायचा असला खाद्यपदार्थांचा तर तो खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो हो ती पण एक छान आयडिया आहे की स्टॉल वगैरे लावले तर मग चांगला फायदा होईल
हम्म
चालेल ताई बोलून खूप भारी वाटलं भेटूया
चालेल मला पण छान वाटलं थँक यू सर धन्यवाद
ओके धन्यवाद